हॅलो.
आवाज येतोय का?
येतोय मला बोला मॅडम बोला. मला
हो पण तुमचा आवाज क्लेअर असा अटकतोय तो!
तुम्ही थोडस नेटवर्क मध्ये तू ये थोडस नेटवर्क मध्ये एवढ आ
वरती ये टेरेस वर ये नाही त नेटवर्क मध्ये म कस काय येत नाहीय कारण मी नेहमी इथूनच बोलते या जिथे नेटवर्क असतं माज याच्यात तिथून.
हो का आता थोडा बरा येतोय.
हा तेच ना कारण की मी जिथे नेटवर्क असत तिथेच बसते कॉल करण्यासाठी, बाकी कुठे बसत नाही.
मी साधं पाणी प्यायला सुद्धा तिकडे स्वयंपाकघरामध्ये जात नाही.
आमच्या घरामध्ये त काय माहिती नाही नेटवर्क कुठे असत, पण असता बऱ्यापैकी
काही नाही तुमच्याकडे पण नेटवर्क चालं जात नाही तेव्हा.
नाही ओ.
इतका मोठा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा तर काय करणारे
थोडस जीओच इथं या एरियामध्येध्ये प्रॉब्लेम आला असच वाटत. पण सुरुवातीला तर चांगलं असायचं नेटवर्क
काही दिवसांपासून चालू आहे प्रॉब्लेम
हो का?
काय स्वयंपाक करताय तुम्ही आता?
पाक त काही नियोजन नाहीये. तुमचं काय झालं का नियोजन?
मी मस्तपैकी अंडे उकळणार आहे उकळलेले अंडे तीन ते खाऊन झोपून राहील.
अंडा बूर्जी करणारे का मग?
अंडा भुर्जी नाही उकडलेले अंडे फक्त. उकळलेले अंडे फक्त.
हो का?
हम्म.
हम्म तुम्ही चटणी मिरची नाही टाकणार.
काहीच नाही टाकणार.
फक्त अंडे तर सकाळी खायचे असते अस ओ. तुम्ही तर रात्री पण खाता. नाही सकाळी चांगलं प्रोटीन भेटत, सकाळी खाल्लं का? कोणी सांगितलं नाही पण आपण पण कुठे पण बघतो व्हिडिओ वगैरे त्याच्यामुळे.
अंड्ड्यात जेवढं प्रोटीने ते मिळतच ते सकाळी खा दुपारी खा संध्याकाळी खा, रात्री खा, कधी पण खा. त्याच प्रोटीन जे आहे ते, आपल्याला मिळतच त्याच असं काही नाही की स- काळी खाल्लं तर जास्त प्रोटीन मिळतं खाल्ल तर कमी प्रोटीन मिळत.
पण रात्री खाल्लं, तर आपल्याला हे होतं ना उन्हाळ्याच त्रास होतो.
ता जास्त असते. त्याने अंड्यांचं प्रमाण कमी करायचं कारण की, अंड थोडं गरम पदार्थ आहे त्याच्यामुळे
ज्याला त्रास नाही होत त्याला नाही होत.
उद्या किती वाजे यायला निघणार आहे मग तुम्ही?
उद्या आम्ही सायंकाळी सहा- साडेसहा वाजेपर्यंत पोहोचू.
इथं पोहोचणार असं.
हो. साडेसहा सात वाजतील, साडेसात जर लवकर माझं ऑफिस सुटलं ना-
ह.
तर मग मी लवकर येईल. आम्ही किती तीन जणी आहोत.
ले ह मालातव आमला तर खिचडी चाल बेट ठरवावं लागेल मग-
का बर खिचडीचा बेत, का बर तुम्ही आम्हाला असं मांसहारी पदार्थ नाही खायला देणार आहेत का?
कारण आज वहिणीची सुट्टी आहे, म्हणून आज वहिणी तर फ्रि आहे स्वयंपा करण्यासाठी पण काल तिची ड्युटी राहिल आणि ते पण दवाखान्याची ड्युटी
दवाखान्याची.
त आणि लवकर स करणारा लवकर करण्यासाठी मग एकच पर्याय असतो, तो म्हणजे खिचडी. ह..
अच्छा.
हम्म..
का बर, तुम्ही दुसरं कोणी स्वयंपाक करणार नाही का घरामध्ये?
आम्ही नाही करत. आणि् थपून तोम्हाला कतो बसून बसून भाजीपाला वगैरे
ह बरोबर आहे आणि मग जेव्हा तिची रात्र सकाळीची ड्युटी नसते, सकाळची ड्युटी असते, - रात्री येते, मग तेव्हा कसं करतात तुम्ही तेव्हा तुम्ही जात नाही का, तुमच्या कार्यालयात? काम करण्यासाठी तेव्हा नाही,
तेवढं तर करून घेतो ना, थोडस.
हम्म मग मग आता किती करावं लागत- ते?
आता, आता ते आहे म्हणून काही काळजी करायची गरज नाही ना
काय?
त्यांना थोडीफार मदत करतो बस, त्याच्या व्यतिरिक्त काय जास्त करा-
हम्म तू नको करू- मम्मी करून घेईल, माझी आई करून घेईल, -
तू तर आख्या गावाची कंटाळलेली बाई आहे तु मला माहिती तुझ्याकडे इतके इतके सारे कारण असतात ना. बापरे! तुला एक गोष्ट सांगायची तू दहा कारणाशीे उभे करून ठेवतेस.
अ..
त्या कधी येत नाही किती वर्षानंतर पहिली वेळेस येत आहे त्या पण आल्या का दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही झोपू आणि लगेच सकाळी निघु.
मग काय तुम्हाला चिकन पाहिजे का.
काहीच नको पाहिजे आम्हाला आम्ही बघून घेऊ आमचा आमचा.
राग येतो का काही बोलल्यावर. हवा हाव.
मग बरोबर आहे ना तुझं बोलणंच तसं असतं प्रत्येक वेळेस.
क चालेल मग तस राग येतो तर तुम्हाला.
मग तसं बोलणार तर तसं रागच येणार आहे, ना काही चांगलं वाटणार आहे का. जसं काय आम्हाला रबडी खायला देऊन दिली तुम्ही.
ते ग्रुपला मी तुम्हाला करते.
काय करताय?
ऍड करते त्या ग्रुपला तिथे बाकीचे नंबर आहेत. त्यांच्याशी ओळख होऊन जाईल तुमची.
चालेल.
अजून काय नवीन जुनं.
नवीन तर आता काय ननाही बस. उद्या ड्युटी ला जाणार कामाला जाव लागेल.
उद्या कुठल्या शाळेमध्ये जाणार?
उद्या आम्ही उर्दू शाळेमध्येध जाणार. पण मला वाटत ह दोघंच शाळ जावं लागल असं वाटतंय मला. कामा आहे म्हणून.
हा तुमचे काम असतील म्हणून जावं लागेल. मग थोडं लवकर काम करायचं ती एक मुलगी तिकडून येणार आहे. अ अमळनेरवर न ती पण संध्याकाळी यायचं म्हणते चार साडेचार चार पाच वाजेपर्यंत. पोहचेल ती पण जर जमलं तर तिला घ्यायला जावं लागेल मग आम्ही जर पोचलो नाही तर.
चालेल आणि कुठ्या बस स्टँड वर जावं लागेल.
बस स्टँड वरच जावं लागेल बहुतेक कारण की, ती अमळनेरवरुन येईल ना तर तिथेच तिचा स्टॉप तिकडे संतोषी मातेला नाही येणार. हम्. का मय
चालेल ना मग.
हम.
उद्या लवकर यावं लागेल ना शाळेमधून.
लवकर हा लवकर म्हणजे पाच साडेपाच नाही वाजणार. जावे लागणार नाही तर मग तेवढे जर होत असेल. तर तिला अगोदर एकदा कॉल करून द्यायचा कुठे पोहोचली काय पोहोचली. विचारून घ्यायचं.
त्यांना विचारून घेणार अगोदर साडेचार किंवा चार वाजेला घेणार मग तसं निघणार मी तिकड.
परत अजून तुमचं ते शाळेच लोक असायला पाइजे ना उद्या शनिवारे कधीची शाळा राहील दोगांकडे सकाळची का दुपारचीच
एक एक शाळा सकाळची असेल आणि एक शाळा दुपारची
आ ती असते पाच वाजेपरेंत
हो
म काय दोग शाळांमध्ये का बर जातयत म दोघ शाळामध्ये
ते ए एक शाळेच एकच कागदपत्र वाग तिये तेवढं करण्यासाटी
कुटल्या शाळेचं क्लाड मोर आणायच
हो अकडल मनाच हो तो उद्या जमा कराय त्यांनी सांगितलंय की उद्याअ सगळ्यांनी जमा करून द्या
आणि इकडे उर्दू शाळेच
उर्दू शाळेचं पण एकच कागद म्हणजे कागदाच झालाय तयार फक्तअ टीचर म्हण्जे मी शिक्षकांना थोडस ते प्रशिक्षण दिल होतं ना त त्याच्यापैकी तीन शिक्षक बाकीय सही करायची
तीन शिक्षक
हो
सगळे शिक्षगांचे सही लागते
अं त सगळ नाय फक्त जास्तीत जास्त पाच सहा म्हण्जे कमीत कमी पाच सा जास्तीत जास्त अ सात आठ अस
हा चांगली गोष्ट हे मग
आजुन काय हॅलो आवाज येतोय का?